हॅलो, हा, आवाज येतोय का? हा मला तुमच्या साईडनी ना, अस जरा खरखर,, हॅलो,, येतोय का आवाज?
हा,, ते खुलं चालू असल्यामुळे, आवाज येतोय, हॅलो,,
हो हो,, पण माझा येतोय का तुम्हाला आवाज?
हा, तुमचा ऐतोय.
हॅलो, हा हा म ठीक आहे. हा काय म्हणता? कशा आत? हॅलो,, म्हटलं.
बरी आहे,, तुम्ही,, बरी आहे मी
मस्त,, मी पण मस्त, मजेत, हो. हो हो, हो ना, आहे ना, आहे ना, पाऊस आहे.
हाडं.
हो हो पाऊस आहे, आता कालपरवा पासूनच पाऊस सूरू झालाय, हम्म हम्म, आता इकडे सुरुच झालाय. कालपरवा पासन, हम्म.
आमचेकडे नाहे बगा, आम नाही विषयत प्रॉब्लेम.
अ्छ, अच्छा, तुम्ही थोडं हॅलो म्हटलं, तुम्ही थोडं साईड ला जातात. का ते आवाज, आवाज येतोय जास्त
हां हां,, हॅलो.
हा, बोला आता बोला, आता हो हो, आता येत आहे मग काय मनता, पाऊस नाही त्यामुळ म्हणजे तुम्हाला शेती वगैरे पण शेतीच्या काम,, हम्म. आता इकडे तर काल परवापासन सुरू झालाय थोडा गारवा आहे इकडे
आम थं इथंताना बघा ऊन वन पडले. गरम पण खूप होतय. हम्म लेखर पण चिडचिड चिडचिड हम्म
होनले पोरांचे तर खूप चिडचिडचि होऊन जाते तेवघायच्या समजताही नाही त्यांना काही सांगता हच नाही हम्. बाकी काय म्हणत घरातलं हो जेवण वगैरे झालं आत्ताच आवडलं म्हटलं चला. फोन करून बघूया ह् तुमच्या आवडला.
पण झालं मी पण झोपतच होते.
ह अच्छा अच्छा हम्म. आता मुलं वगैरे शाळेत नाहीणार मग त्यांचं परत सगळं. आपलं दैनंदिन हा का अच्छा अच्छा. के के आ हम् तेच मग काय आच नाही माझे पण लहानच बाळ आहे माझं पण मग घरातलं ग बा सळ आण वरेंबर सग्यांचं जेवण वरे. सगळं उशिराच होत ना त्यामुळे घरातले काम आपण थोडे लेट लेटच होत.
हम्म आणि लेकर असल्यावर तर मग घरामध्ये तर उशीिरच होते समधा.
खूप उशीराहतो म्हणजे त्यांच्या कलेने घ्याव लागतं. ते जर बोलले मला घेऊन मला माझ्याशी खेळत बसतं म त्यांच्याशी खेळत बसत. मग त्यांची रड रड होते रडगळ गन जाते मग आपल्याला काही सुजत नाही त्यां
हा चिडचिड.
ह म स म.
ते जाणे कामात पण मन लागत नाही मग
नाही खरंच नाही ते काम पण व्यवस्थित होत नाही काहीतरी चुकूनच जावं स्वंपाक वगैरे बनवायचं म्हटलं ना काहीतरी एक राहूनच जातं मी टाकायच राहत नाही मग बा. असस बत हम्म. तेच ना कुठे पावसाळ्यात फिरायला वगैरे जाता तुम्ही
नाही आम्ही गेले तेवढ्याच महिला नाही तर नाही उनयच सुटीला.
हा अच्छा अच्छा हम्. हे असा धबधबा वगैरे बघायला किंवा पावसात भिजवायला वगैरे अस
नाही आमच्याकडे काहीच नाही असं आमच इथे समजा खेडेगाव आहे की असं काही नाहीत. भगण्या सारख.
हम्म हम्म हम्.
इथे फक्त झाडे झुटे तुम्हाला दिसतील.
ह ह ह इका काय नाही अच्छा. इका. गावाकडचं जेवन पण खूप छान आहे गावाकडे फिरायला पण म्हणजे सुट्टीमध्येध्येच असं येणत.
हम हम हो पण. जा छान वाटतंयथ मोकळ्या हवा आहे ते. झाडाखाली बसल्यावर तर तर अजून छान वाटत.
हो आणि मुलांना खेळायला जागा पण असते. शहरामध्ये मुलांना खेळायला जागाच नाही राहत आणि मुलं असे.
पण आहे तर ह. ते गाड्यांची टेन्शन नाही गाड्या बड्या खेळण्यासाठी मोठा हाय.
हम्म हम् हम्. हो ना म तसं मग शहरात कसं होऊन जाऊता मुलांना खेळायला जागाच. छोट्याश्या घरामध्ये मग हम् रस्त्यावर प ग्डन वर असतातवग त होऊनात. ते छोट्या मुलांना मोठ्या मुलांमध्ये जमत नाही खेळायला हम्.
मुलेकरणात. तरी लक्ष ठेवाते बाहेर कुठे गार्डनला घेऊन गेलं तरी लक्ष ठेवाते.
हम्म नाही आमचं ज ह म्हणजे पावसाळा वगैरे लागला तर आम्ही इथले इथे जवळपास एखादा छोटा मोठा धबधबा वगैरे असत. आम्ही ते बघायला जातो किंवा मग. मुलांना वगैरे पावसात भिजायला त्यांना मजा वाटते मग थोडस गाडी भरती.
नाशिकला पण छान आहे फिरण्यासारखं आहे नाशिकला पण पण गेले नाही. पण त्याधी बघितलं नाही पण ऐकलंय भरपूर.
हो हो नाशिकला भाषा बरच बघण्यासारखे फिरण्यासारखे धार्मिक. स्थळ आहेत मंदिर आहेत त्याच्या हो खूप छान आहे. एक दोन असे छोटे छोटे असे धबधबे पण आहेत. तिथे बघायला मिळतात पावसाळ्यात एक चक्कर होत.
पण तुळजापूर पंढरपूर आहे बघण्यासारखं.
हा तिकडन हा तिकडन जावचं हो आता पण पणड हो हो हो. आमचं असं पंढरपूरला माझं नाही येणं झालंय पण असं घरात ना कोणा ना कोणाचं. ये ना पंढरपूर सोलापूर साईड ला पण काही एवढं येणं वगैरे नाही झालं तिकडे.
अच्छा अच्छा या क तरी बघ. पंढरपूर तुळजापूर छाान बघण्यासारखं.
हो खूप आणि म्हणजे माझी तर इच्छा आहे पंढरपूर बघण्याची पण आता मुलाला आणि त्याच्यामुळे. पटकनाचा निर्णय नाही घेता य चला निघा जाऊया असं नाही होतं त्यांच्या हश. ला सगळं घ्यावं लागत असं होतं. मग इथल्या इथे छोट्या मोठ्या जवळच्या ठिकाणी जाऊन येता येतं फिरता येतं. देवदर्शन पण सुट्टीच्या दिवशी म्हटलं तर मग देवदर्शनाला आम्ही जातो. फिरायला वगैरे जातो आणि असं काही बाहेर. हमं काही खावं असं वाटलं तर मग बाहेरच्या वेळेला इथे होत जवळपास फिरणं ही होतं आणि खाणंही होतं असं. हमं ठीक राहय हम् बाकी मग दिवाळीत वगैरे हे कामाला जात असाल ना तुम्ही गावी? दिवाळीत वगैरे होत असेल ना चक्कर कुठे?
नाही कुठे, कुठे, म्हणजे कुठे, जात नाही आम्ही, आम्ही फक्त घरीच.
अरे बापरे! ! हम्म हम्म
ह घरीच आहे काय असेल ते मम्मीच्या तिकडं इथं गावाकडं नाही तसं काय?
हा तेच ना, तेच हा मग आईकडे वगैरे,
आई कडे गेल्यावर अस कारण इथे खेडेगाव आहे. इथे लांब लांब आहे सगळं कोण जाणार. त्याच्याने नाही जाता येत आणि जास्त प्रवास आवडत पण नाही मला.
हा लांबचा प्रवास न खरंच लांबचा प्रवास एका दिवसामध्ये
लांबचा प्रवास प्रवास म्हटले ते त्यांना नगच वाटत ते आपापल्या घरी बसलेलं बर आहे.
हं हं नाही प्रवासन प्रवास लांबचा प्रवास असल्यानंतर मग आपणच पण कंटाळून जातो ते गाडीत बसायचं वगैरे
तस म्हटलं तर आपल्याला होत नाही म्हणून ते लेख असल्या आपण जातच नाही कुठे ते आपल्या घरीच बरय.
हो नाही नाही मुलं
लेकरांमुळे चिडचिड चिडचिडपणा करतात घरी आला बाहेर नेलं तर ते घरी आल्या पुन्हा लय चिडचिड करतात लेकरं.
हो... त्यांचं कसं असतं रोजचं आप आपल त्यांच कायम देण्याच वेगळी असते आपण बाहेर एकदमच बाहेर घेऊन जा मग त्यांच. खाण्याचा पण टाईम नाही राहत झोपण्याचा पण टाईम नाही राहत मग त्यांची चिडचिड होतच असते.
आणि आम्ही जास्त ती सवय नाही अस खाण्याच जे असेल ते घरातलंच खाणं बाहेरच्या आता सद त्या जास्त काहीय पण युज करतात तेल कां ते कधी युज करतात त्यापेक्षा आपलं घरातलंच घरी बनवून द्यायचं जे असेल ते.
हो घरी आपलं व्यवस्थित होत खाण्याचे पण बाहेरचे खूप भेसळ वगैरे पण असत. तो मुलांना त्याचा त्रास होतो ते कधी वगैरे हो हो. खरंच आहे आणि आता बाहेरच्या पदार्थांवर खरंच विश्वास नाही राहिला. मुलांची आरोग्याकडे तर खूपच लक्ष द्याव लागत.
तेलकट जरी त्यांना काही दिलं तरी लई बेकार होतय. आपल्यालासइत कंधी खाल्ल्यावर आपला सुद्धा घसा खव खवल्यागत होतय त्यापेक्षा आपल्या घरीच चांगलं बनवून खायवच.
हो हो ते खरंच आहे.
दोन पैसे बाहेर घालवण्या पेक्षा आपणच घरामध्ये करायच.
हा मग काय घरामध्ये पदार्थ आणून आपण ते बनवू पण शकतो ते बाहेरच हम् बाहेरच ते उघड्यावरच पण असतं ते पण चांगलं नसतं.
चांगलं नाही माशा बसत्यात हे हयाच्या तर डेंगू ते साथ निघते आजार होतात लहान लेकरांना.
हो ना आता हे पावसाचं सुरू झालंय तर मग बापरे हे विचारूच नकां. खूप आरोग्याची काळजी घ्यावी लागते लहान मुलांची. हम्म म्हणजे कुठे बाहेर जरी आपण त्यांना
सगळं करून ठेवावं लागतं लहानलेकरांना
हो हो आणि बाहेर कुठं घेऊन जर गेलो ह फिरायला वगैरे ते पण खूप काळजी घ्यावी लागते बाबा! हे थंड नक को खाऊ किंवा मग तलकट नको खाऊ परत घरी जाऊन सर्दी खोकला
हो.. आणि इथे गावसाडला दवाखान्यासहीत जवळ नाही खूप भरपूर लांब असतात त्याच्यामुळे ते आपण म्हणून त्यापेक्षा आपण घरीच काही असेल ते बनवतो.
हूं हू हूं नाही ते एक चांगली गोष्ट तेनी मुलांना पण घरचीच खाण्याची सवय लागते. हूं बाहेर गेल्यावरगर मुलं कस वाटत नाही करत मला हे पाहिजे ते पाहिजे घरी आपण सगळं व्यवस्थित बनवून दिलन मुलांना घरच आवडत घरीच खातात.
हूं.
हम्. हं तेच ना म्हटलं चला आता फोन करूया. अ हा. व होता तर म्हटलं चला आता फोन करूया मग नंतर दुपारच्या वेळेला परत मग सगळेजण जो त्रास वगैरे असं हम्म. तेच तर हूं हूं.
चालेल काही नाही काळजी घ्या तुम्ही कुटुंबाची. हो म नाही बाकीच सगळं दुपारच आवरलंच आता थोडं निवांत होती. बाळपण आता झुपवलंच नाही आता म्हटलं चला मघ आता. हो बाळ आणि
दोन नाही दोन दोनचा आहे तो पूर्ण.
अच्छा माझी आज अजून दोन पण नाही अजून दोन लागायचेय आता.
हा अच्छा अच्छा हूं हूं माझा बायात प होणार मग त्यांना ते सांभाळून. घरातल्या गोष्टी करण परत ते. हम्म, चालेल तुम्ही घ्या. हजी हो हो ठीक आहेक.